हॅलो बोला बोला येतोय आवाज. हो येतो येतोय.
एक मिनटं
हम्म.
हॅलो
हा बोला म्हणलं काय चाललंय?
हा आवाज आला का?
हो येतोय व्यवस्थित येतोय.
हा काल जरा नेटवर्क इशू होता वाटतं.
हम्म तू मध्येच कट झाला.
पण ते ने रेंज नव्हती नाही तर वारे सुटलेला इकडं.
हम्, हम, हम
बम
झाला का चहा तुमचा नाश्ता?
तर झाला गार्मेंट मध्ये हाय.
तिकडे गेलाय आज
होय ते काम द्यायला आलतो मग तिथे जरा वेळ लागते ना
बरं, बरं, बरं
हम्
नाही तिथंच करताय काय
हा तुमचा झाला का चहा
झालं, झालं चहा झाला सगळं झालं आता
हा तुमचा तिकडून आवाज बारीक केलय जरा
कस काय?
होय काय माहीत बहुतेक मग स्पीकर हे झाला असन
मे बी तस माइकचा इश्यू असणार आहे माझा तर माईक मुळ पण
हा
कारण यायला पाहिजे मोठा आवाज
हा, हा अ मगाशी ते चुकून लागला व्हिडिओ कॉल तुम्हाला
नाही, नाही मी तर थोडं कामत होत त्यामुळे मग ते मला आ उचलता नाही आला ते साधा कॉल असत मला वाटलं साधा कॉल लावताना होता व्हडिओ कॉल झाला तो
नाही चुकून लागलेला तो बोट पडला
ह, ह, ह
ह दिदीचा मेसेज आला आणि हे करायला गेलो नोटिफिकेशन ते तुम्हाला फोन लागला
हा झाले का तुमचे किती झाले दहा बारा झाले का
अ सहा आता हे सहावा चालूय बघा तुमच्या संग
हम्म व्यवस्थित पूर्ण करा म्हणजे दहा, दहा मिनिटाचे
होय, होय
हम
एक आहे तो मधी जरा हे झाला दोन, तीन मिनिटांचाच झाला आणि कट झाला
माझे तर चार पाच वेस्ट गेलेत
ह हा मा माझा आता एक फेल गेला
म्हणजे तेवढे धरायचे चार पाच इिकडे तिकडं पण बाकीचे करायचे
हा, हा, ह मग आता पेमेंट ते हे भरल दोन रुपया जमा झालं
ह
ह एकशे अठ्ठ्याऐंशी पेंडिंग दाखवायल्यात
ओके, ओके ते कशाचे कॉलचे तर असणार आहेत मग
आं
कॉलचेच असणार ते
होय पाच कॉलचे आहेत ते दोन रुपये
नाही, नाही दोन रुपये टेस्टिंगचे असतेत ते
हा, हा एकशे अठ्ठ्यांशी पेंडिंगला दाखवाल्यात तेे कॉलचे असतील पाच कॉल झाल्यात ना आता
हां जास्त होतील त्यात हळूहळू
हा म्हणजे जसे कॉल होईल तसे ते येतील अ सात सात दिवसात येते म्हणजे असं हे पडलं त्यावर खाली
हम्म हम्म हम्म. एक तुम्हाला दोन तुम्ही उद्या पर्यंत संपवले ना उद्या परवा दिशी
हा
तर तुम्हाला शनिवारपर्यंत येऊन जातील एक दोन अडीच हजार तुम्ही आरामात येऊन जातील तुम्हाला.
म तुमचे किती झालेत?
माझेच आले पंचवीस झालेत माझे पण पाच धरू नका कारण पाच वाया गेलेले म्हणजे वीस झालेत.
हा हा उम पेमेंट जमा झालंय.
नाही तिथं प्रोसेसिंगला पडले.
हा हा.
हम्म. पण ते येईल प्रोसेसिंगला आलंय म्हणजे जमा होईल.
हा येईल की. हां
म आता इथे तुम्ही गरमेंटला किती वेळ आहे?
आणि एक अर्धा तास.
हम्म म्हणजे आपण कंप्लीटच होतेत मग आपले कॉलेजच कंप्लीट होते. मग कंप्लीट होतेच अर्ध्या तासात म्हटलं आपलं मग.
हां.
तुमचे किती दोन झाले ना काल हेऊ तिसरा.
हाव तिसरा म्हणजे तुमच्या संग तिसरा आहे झालते सहा हा सहावा आहे आता माझा.
हम्म म्हणजे म अजून दोन तुम्ही मला करू शकताय.
हा होय.
हम्म.
हा.
तुम्ही ते हेमिस्ट्रॉ ते मोबाईलवरती पण घेऊ शकता आहे टास्क हा.
होय हा म्हणजे त्यांनी कामावर असे त्यांना वेळ नसते ना.
नाही तुम्हीच कंप्लेट करायचं पण ते प्रॉब्लेम आहे मोबाईल घेऊ जात असतील ना ते.
हा होय मोबाईल तेनी घेऊन जातात त्यामुळं अघवडते. आणि त्यांना सॅटरडे शनिवारची सुट्टी असता हा.
हा मग त्यावेळेस प ते मग शनिवारी आणि रविवारी सगळ्यांना फोन मेसेज करून त्या दिवशी कंटिन्यू फोन करावे लागतील तुम्हाला.
हा तसं कराय पाहिजे म.
हम्म त्यासाठी मग ते मला फॉर्म भरून आत्ता दियल तेव्हा तो टास्क तेव्हा येई.
हा मग ते खरं नंतर ते पायपिंग खेयला हे होणार ना जरा.
हा हा. तेच तेच पण त्यांना विचरून करावं लागेल नाही तर ते टास्क आला न प करणार नाही असं होयत.
हो. म्हणते तुम्ही एक ग अ पुण्यात एकटाच राहता का?
नाही नाही मिसेज असते ना.
नाही काल म्हटलं ना मुंबईला जॉब
हो हो हो हो हो दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस
हा हा असं आहे काय?
हम्म हम्म.
हा हा.
मग ते चार दिवस असते मग दोन-तीन दिवस एकटा असतो.
हा हा.
हम्म.
तुम्ही आता कुठायच घर आहे काय कामावर
हां आता घरी आलोय मगाशी
हा हा. सुट्टी झाले का टायमिंग काय असेल तुमचं?
टायमिंग आमचं फिक्स नसतय. कधी पण असते आता समजा काम असेल तर ते रात्रभर पण जागून करूनच द्यायचं त्यांना.
हा कसलं काय करतय म्हटलं?
आम्ही डजिटलचे काम करतोडजिटल मार्केटिंग
हा हा.
ह् आणि एक छोटा आता एक नवीन युट्यूब चॅनल सुरू केलाय त्याच्यावर ती काम चालू केले.
हा हा कोणतं चॅनल आहे.
मी तुम्हाला लिंक पाठवतो नंतर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा त्याचे
हा ओके ओके चालतंय मी करते.
हम.
म्हणजे आता आता सुरू केलाय नवीन आहे छोटं आहे पण व्ह्यूज आले आहेत बऱ्यापैकी काय चांगले आहेत फक्त सबस्क्रायबर नाहीत अजून तेवढे झालेले.
होतील तो जसा हे होईल तसं होतील.
हम्म.
हा. मला पण जॉब करायचा बाहेर
ते तुमचं बा हा बाळामुळे तुम्हाला ते
होय म्हणजे तस राहतोय सो तो खरं ते झोपी राहिले की मीच लागते ना माझ्याशिवाय झोपत नाही.
हम् नाही चांगला पगार भेटायला लागला तर मग जायचं डायरेक्ट
हो आता फोन म्हणजे मी टॅली केलेय ना क्लासमध्ये ज्या त्या सरांचा फोन येतोय.
हम्म हम्.
हा म्हणजे असं असं जॉब आहे करणारा का म्हणून इथे जवळ आसपासच आहे घराच्या मग मीच म्हंटलं पोरग आहे. घरात त्यामुळं. अ एक दोन तीन महिने जाऊ दे म्हटलीत घरातली पण मिस्टर पण
हम् हम हम्.
तिथ ना मग बवाळच्या दिवाळी नंतर मग
हा दिवाळीनंतरच बघा आता आता काय ला जा जा ये करण्यापेक्षा
होय. आता कसं ते जरा चालायला त्याच्यामुळे त्याच्या माहागं मागं जायला लागते ना.
बरोबर.
हा. हम्. तुम्ही कुठे फिराय घ्याय लाग नाही.
फिरय गेलतो आम्. जवळचे जवळचे केलेत म्हणजे महाबळेश्वर केलंय अलिबाग केलंय.
अ हेकडं सातारऱयला गेलतो मग पुण्याच्या जवळचे सगळे केले असं लांब नाही गेल अजून कुठे?
हा हा.
हा हा.
हा हा. जा जा. हा.
तुमही तु्ही गेता कुठे गेलता तु्ही आता
माया. अजून गेलो अ आता जा कोल्हापूरला गेलता अंबाबाईला तेवढंच त्याच्यावर नाही
नाही होत ते ते म्हणजे लग्न झाल्यानंतर आवर्जून जायचं लय ते लईच जबाबदाऱ्या पडत्या ते एकदा.
होय म्हणजे कसं दोनदा प्रेग्नेंट होते त्या मिस कॅरेज झाल्या दोनदा एका वर्षा त्यामुळं नाही कुठे बाहेर फिराय मिळालं.
हम्म.
म आता बघायची दिवाळीत.
झालं तेक ते तब्येत खराब होती तुमची का?
तब्येत म्हणजे असं जरा ठोके दे रा हे कमी पडले ना. ऑक्सिजन आणि हिट पण भरपुर आहे ना मला त्याच्यामुळं ते तिळ दोन्ही पण तीन महिन्याच होतं त्यावेेळेसच हे झाले फेल झालेत.
ते कमी वयात लग्न झालंय का तुमचं?
होय अठराव अठरा कम्प्लीट होतयं सडा.
हा मग नाही मग काय नाय त्याचा नाय.
हां.
सध्या थोडंस तब्येतीकडेच लक्ष द्याला आता तुम्ही काळजी घ्या आता.
होय आता म्हण आता राहिलेलं यावेेळेस तिसऱ्या वेळेस तेव्हा काय पूर्ण कमप्लीट असं बेडरेस्टचा सांगितलेला डिलिवरी होस तर जास्त काय दगधग करू नका म्हटलेले. जरा कॉम्प्लेपन कॉम्प्लिमेंट येतील म्हटलेली तीनी. डिलिव्हरीच टाईमला जरा त्याला त्रास झाला त्याच्यावर नाही.
नाही आता आता झालं आता निसटलं सगळं.
हा मन कशात कंप्लीट तीन महिने आठवड्याला एक इंजेक्शन होतं साडेपाचशे रुपयाचं.
हम्म अहो तुम्ही गव्हनमेंटची ट्रीटमेंट घेतलेली का प्रायव्हेट दवाखान्यात?
नाही प्रायव्हेटची घेतलेली गव्हर्नमेंटची तशी नाही नको म्हटली गव्हर्नमेंटची.
हम्म हम्म हम्म.
हा म्हणजे डिलेव्हरी पण प हे प हेज्यात मध्ये प्राइवेटमध्येच झाल्या.
हम्म नॉर्मल झाली का शिजेरियन झाला?
अ नाही शिजर झालं आमक्यात ते इतरकरांचे तर हे आहे ना. अ आय शी आहे काय त्यांना गव्हर्मेंटचा आहे. दवाखाना आजेम
मी मी करतो इकडून त तुमचा टाईम्स नाही झालयं.
हा झालं काय?
हम्म.